हा बोलकी काय करायल्यास? हॅलो.
काय नाही, हा बोल की?
हा, काय करायल्यास? येतोय येतोय माझा येतोय ना?
येतोय, हम का? हा येतोय येतोय.
काय आवडलं काय स्वयंपाकतेन काय?
स्वयंपाक का अजून चालू ह बघ आता भात ठेवलाय चपातीला पीठ मळलय ह अजून व्हायचंय अर्धा आमटी करायची आहे आणि कोथिंबीरवाड्या करणार आहे जरा
हाय हम्म हम्म.
म्हणजे बाजार आणलाय जास्त जरा चांगली भेट म्हणून हम्म मग ते अ कोथिंबीर घ्यायची बारीक चिरून धुवन वगैरे हा हा बोलके
कोथिंबीर मग कशी आहे सोजताय का एक महागा आहे कस आहे कोथिंबीर आता बाजारात
जरा महागा आहे स तीस रुपयाला पेंडी आणल्या बघ
होय काय आता भाजीपला ले माग झालेतं आता सगळ्या भाज्या मेथी म्हण कोथिंबीर म्हण आणि शेपू आणि आणि काय पालक ते सगळं वीस वस तीस वस रुपयाला पेंड आहेत बाजारमध्ये आता
होय कोथिंबीरला जास्त महाग झाल्या कमी झाला असणार बहतेक पीक त्यामुळं
हा आता कसं सगळं पावसा आता म्हणजे आहे ना मग ते भाजीपाल्याचं नुकसान होतं ना शेतकऱ्यांचं त्यामुळे त्याने महाग म्हणजे असं हे करतात त्यांना पण आहेयच की शेवटी एवढं कष्ट करायचं आणि उन्हातना सगळं हे करायचं आणि नि परत अ
त्यांना क साहेब सरकारकडनं म्हणजे व्यवस्थित असं त्यांची मागणी जे आहे ना आमच्याे मलाला असे योग्य किंमत द्या म्हणजे आता अ आपण घेतोय का नि कांदा आता वीस किलो समज आपण घेतोय तर त्यांच्याकडन त म्हणजे आपल्याला जी व विकायलाच ती व्यापारी अ त्यांच्याकडनं असं पाच रुपये किलो तीन रुपये किलो असं घेतात त्यामुळे त्यास नाही परवडत नाही.
हा होय
त्यामुळे सगळं महाग होतंय ग मग त्यांचा पण विचार करायला पाहिजे ना त्यां किती मेहनत आहे त्यामागे एका पिकामाग त्यांनी किती हे घालवले असं असतात किती महिने
मग पाच होय पाणी पाजायचं चेष्टा नाही बियापसून लावायचं हे करायचं पाणी पाजायचं उन्हाताना सगळ्यांनी गवत गवत उगलेलं असंतय गवत आणि त्यातलं काढायचं शेतकऱ्यांचं काही
असं घेऊन आणि काढायचं
मग काय का आम्हाला आणि असतात बायका- माणसं गवत त्यां काल त्यांना आणि पगार द्यायचा दिवचाचा आणि चारशे पाचशे रुपये असं तो त्यांचा पगार मग त्यामुळे शेतकऱ्यांचा पण विचार केला पाहिजे ना त्यामुळे आता काय आता त किती पण आता महाग असलं तरी
होय आणि कमी माग कमी करून द्या म्हणताना असं मागताना पण कसं तरी वाटते त्यामुळे
नाही नाही होय मग काय भाजी बोलत आता आपण आता आपण भाजी परत कमी करायच म्हणतोय आपण म्हणजे बाहेर बाजारात आता आपण हॉस्पिटल ते खूप तेवढं हा तीनशे रुपयेचं पाकीट आहे, तीनशे रुपयेचं घ्यायलाच लागतय. मग आपण कमी करत नाही औषध मध्ये मग इथं पण मग बाजारात मग गेल्यावर नको वाटते मग कमी करायला. हा वीस रुपयाला आहे, ना मग जाऊ दे म्हणतोय वीस रुपयाला द्या असं आहे. आपण हॉस्पिटलमध्ये ऍडमिट बिल झाल्यावर किती तीन पाच पाच दिवसाचे दहा दहा हजार बिल होतय. मग त्यात कमी करतात का डॉक्टर नाही
नाहीच की एक रुपय सुद्धा करत नाहीत उलट दहा दहा फेऱ्या घालवत्या इकडे जावा तकडे जावा तिकडे जावा फिरवत्यात नुसती
हा मग ते असंच आहे का मग शेतकऱ्यांना पण मग ते नको वाटतं मग आपल्याला हे करायला
होय कसं म्हणजे आम्ही मी कामाला होतो ना त्यावे म कॉलिंग साठी होतो ग त्यावेळी शेतकऱ्यांना ते कॉल होतं तसं शेत कररी लई ओरडायचं दय सरकारनं काय केले तुमच्या असं तसं
होय मग काय होय
म्हणजे ह्म तसं काय वेगळ असते बाई अवघडच झाले सगळं महाग झालं. आता कांदा पण महाग झालाय शंभर रुपये ला तीन किलो कांदा आहे.
हो सगळं महाग झालं आता भाजीपाला किराणा बाजार किराणा बाजार ते सगळं हो झालंय किरणा पण तांदूळ तांदूळ म्हण तांदूळ म्हण डाळी बिळी किती महाग झाल्यात भरपूर महाग झालंय सगळं
होय
हम्म मग कोथिंबरीची वडी कशी केली करणार आहेस तू सांग की मला रेसिपी
कोथिंबीरची कोथिंबीर ला धुवून चिरून घ्यायची बारीक व्यवस्थित मग तर त्यामध्ये अ मिरची पूड घालायची. हळद, गरम मसाला थोडासाच घालायचा.
हां हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो